हॅलो? झाला की नाही चहा?
चहा अजून नाही पाच वाजता, तुमचा झालां? हम्म.
हा बा प्यायचा बघा आमचा पण.
हा हा हा. पाऊस आहे काय?
नाही ऊन पडलंय बघा. तुमच्याकडं?
आमच्यात पण ऊनच पडलं.
सगळीकडेच ऊन चालू आहे, कुठ तरीच पाऊस पडतोय कोल्हापूरमध्येध्ये पाऊस आहे.
हा इकड नाही.
पडलायत.
हम्. आणि काय?
काही नाही. आता चहा प्यायचा, रात्रीची तयारी करायची.
काय स्पेशल आहे मगं आज?
आज काय पोकळ्याची भाजी करायची, नि वांग. पोकळा्याची भाजी करायची.
हा.
वांग घालायच ते फेवरेट आहे, आमटी काय करायची रोज. प्रत्येकाच्या नखरी असतेती ती सुट्ट्या आहेत त्यामुळे काही खरं नाही.
आमच्या तर लय असतात. लहान मुला आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं असत त्याच्यावर त्यांच्या पप्पांचं असते.
आमच्या सारख्याच आहे. म्हणजे रोज एक नाष्टा. नको रोज वेगळा नाष्टा पाहिजे पोहे तर आले दुसरं काही नव्हतं. फास्ट करायचं म्हणत पोहेच करायला लागतं.
होय.
तेच सकाळी गडबडीत मोठा गॅस भजी करपली तोपर्यंत आज काय एवढं करपाय लागलेत काय. कळना.
रीकामा आहे गडबड असते हा
सातला म्हणजे नाष्ट्ता लागतो आमच्याकड
होय
साडेसात ला ह साडेसात ला जातात त्यामु लागतयस लवकर
हा
ती सकाळची पूजा आणि हे गडबड होती जास्त
हा हा हा आणि काय नवीन नवीन काय काय बनवताय तुम्ही
नवीन काय आता उन्हाळ्याचं वगैरे सगळं करून झालंय असत कोबी मंचुरीि करतो परवाच डोसा केलता तर म्हंटला आणि भिजत घालाय पाहिजे
होय सुट्टी असल्यावर तसा नाश्ता कराला लागतोयच आपे
ह वर्षी पोरं खायनत आता
हा हा
एक खातय तर एक खात नाही ती मुलगा खातो इडली मुलगीला आवडत नाही तिचं तोंडवाकड होत
ला आमच्या मिस्टरांना डोसा ला
अरे बापरे काही करणे केलंच पाहिजे
करायलाच पाहिजे होय
अ डबल डबल नको होते
होय नॉन व्हेज असलं तरी प्रत्येकाला एकाला चिकन मटन अंडी
अरे बापरे
ह हम ह
आमच नाही खात सोडा चिकन तर चिकन सगळे खातात मटन तर मटन खातात एवढ्या नाही फक्त आईकडची आली की आईला मटन सोसत नाही म्हणून तिला चिकन लागत आणि भाऊज ये ती शाकाहारी आहे
हा हा असंच आहे हम्म
तिला काय करायचं नाही तिचं नसतंय काय तुमचं काय आहे का नाही रात्रीचं असलं तरी तैरहद्या करते आणि खात ह येत म्हणजे मला चांगले वाटत चार तसाचा प्रवास करून येणार नाही नाही चार तास लागतात तिकडून इकडे यायला आणि तिथं ते शिळं खायचं चांगलं वाटत नाही
होय होय
म तिच्यासाठी काय तर वेगळं करायचं हम्म पनीर केलं कि मंग तिचा मुलगा मग मटन चिकन चन तुमचं खात नाही मग नुसतं पनीर खातो ती तिकडे खात नाहीत म्हणून त्यांना हा शिकवा लहान चौथी पाचवीला गेलाय आता काहीतरी पण ते त्याच एक असतंय जरास हे नको ते नको, मटण न सांगता दिलं तर खाल्लं जात त्याला चिकन आहे म्हणून सांगायचं आणि मग त्यातली हिरवी हिरवी खात तो मग नंतर खाल्यावर लक्षात येते मला मटन वाढलेलं वाटतं माझ्यात देखत नाही नाटकं करत त्याच्या आई देखत नाटकं असतय ते ताट सगळं संपवायचं नाही मी असले पुुडं बसले म्हणटल की पूर्ण स्वच्छ मग तू आलीस की भाऊ म्हणतो बघ सगळं स्वच्छ केेलं त्यान दोन्ही पण तशीच येईल भावाची मूल अ म्हणतेत कि मग काही इथं आला सुट टीला वेगळं वेगळं खाल्ल खायचं की झोपायचं आत्ता ओरडायची इथे आल्यावर. आई ते करायशी ग बाई मला आवडते ती म्हणून तिथं गेल्यावर केलं की बघ ममे तुला उरकतच नाही लवकर तिचं कसं जरा घाईत काढायचं मग कधी तिनं आवरायचं. आम्हाला दुधाचा वास येतो मग दुध आवडत नाही. बाई जा पहिली आंघोळ कर तिला म्हणतो तुझ्या अंगाचा वास यायला लागला आता तसला इथे
काय खरं नाय
हॅलो.
हॅलो.
हा आवाज कट झालेला. हा येतोय आता.
येतोय ना, ते मध्येच काय व्हायला लागलं रेंज काय जायला लागली काय माहित. आहो ताई ऊन पडलंय, आभाळ नाहीये. खरंच की आभाळ असल्यावर रेंज जाते बरेचदा पण ते आभाळ नसून पण हे व्हयला लागलंय.
काल गेलती आम्ही अली
हा हा
त्याची तयारी
संध्याकाळची तयारी होय, करायची आता. आज शुक्रवार हाय मग विशेष आहे आज
व्हय आम्ही पण इथ शुक्रवारीच अस तय पण आता आम्ही खात नाही ते शुक्रवार देवीच चा वार एकीने सांगितलंय म्हणून बंद केलत
हा हा हा हा.
मग कशाला खायचं म्हटलं नाही तर आमचं पण शुक्रवार अस तय त्याचापूर्वी. आता रविवार चालू केलाय तर ते रविवारी अस ते संकष्टी तर यती पौर्णिमा अमावश्या मग ते बुधवार किंवा मंगळवार.
हा हम्म.
ठीक है.
आणि काय नाही बघा. हम्म, आता चहा करायचा बाळ झोपले ते उठल्यानंतर मग त्याला आणि काहीतरी करायचं जरा खायला मग जातात खाली खेळायला.
छोटा हाय व्हय?
छोटा आहे हा अडीच वर्षाचा आहे.
व्हय.
हम
अजून एक सहा महिन्यानंतर शाळेला जाईल.
आता जातोय तो अंगणवाडीत जाऊन बसते. होय, आता चालंय पंधरा दिवस झालं होय अकराला जाऊन एक एकला येतोय. तेवढंच हा. ते जावेची मुली जाते त्याच्यासोबत तो पण जातोय.
आमची घरा शेजाराचे मुलीनी घ नाही आम्ही एकटच होतो दोघच आम्ही बरोबर कोण निघाल की शाळेतल्या मुलींच्या बरोबर त्या पोहरांच्या आधी दुपारच्या सुट्टीला आमची पोरं पुढं शेजारची आगो पोर निघाली तुझी लक्ष नाही जाऊन पणलेला असायच पावसाळ्याला पण तसच करणार दिदी आली म्हंटलं की पोरं निघालीच
हम्म हम्म हम्म मोठे झाल्यावर तर काय वाटत नाही आम्हाला कधी मोठे होतील असं चाल होय सगळे तसच
हम्
माझा आता एक मोठा झालाय त्यानंतर आता एक छोटा छान झाय दोन्ही एकदम असले तर काय वाटत नाही सोबत सोबत होतात
आमच्या तर सहा वर्षाच ग्यापाईमध्येध्ये
हा आमच्यात तर साठ वर्षाच आहे
हा म्हजी मैत्रिण पण म्हणज तिच पण तिचं पण सात वर्षाचच गॅप आहेस
हा
जा आणि काय म्हणताय
आणि काय नाही बघ होय कुत्रे भगतात आमच माद्या कापस मा कापसी मादळ गडंगलं उत्तूर तिकडच्या साईड ला हा तुमचं
आमचं हथ इचल गलीच आहे आम्ही राहायला आम्ही पाली पशी शिरगावय
हा हा हा
का तिकडच म्हणजे जेदा करून नसतेच मुलांच्या शाळेंमुळे इिकडच आहे
हा हा हा
संध्याकाळचं मग तयारी केली की नाही काय
नाही आता करायची आता गेलेतनायला मसाला करायचा त्यात आमच्यात पण आता सांगितलं एकाला चिकन पाहिजे एकाला मटर मी काय काय नॉनव्हेज खाते मी अंडी खाते हांडी पण सगळं करायला लागत जरा जरा
तुम्ही खातच नाही म्हटल्यावर
होय मला काय चालतय सथोडा सगळं असं पण म्हणतात आम्ही ते खाणार कु ते खाणार
हो
हम्म तुमच्यात काय म संध्याकाळी कोकळाची भाजी बाजार झाला असेल सकाळी
अह
सकाळी बाजार आणला अस सेल
हो आज शुक्रवार बाजार तेमुळे अस काही बाजार घेऊन आले हा
ते त्या पालेभाज्या लगेचच केल्या तर चांगला लागतो त्या नंतर फ्रीज म ठेवून ठेवून नंतर चव बदलते
लगेच करतो शक्यतो काही मेथी काही चांगली नव्हती त्यामुळे मग पोकळाच घ्या म्हण आपलं दुसरं काही घ्यायला पण नाही भाजी तू काय आता खायची बंद झालीत ते भाजी आणलं की मग ते आवरायलाच किती वेळ जात
दिवस अर्धा दिवस त्यालाच जातोय आणि संध्याकाळी बाजार होता ते पण बरं होतं आता सकाळी बाजार झालाय
हो
सकाळी बाजार झालाय त्यामुळे सगळा घोळा झाला या
हो हो चालते मी करते तुम्हाला कॉल
हा चालतय दहा मिेट कितीत